हॅलो.
हो
अगं रेंज नव्हती का काय. हा थोडंस बाहेर येनं मग
हाव का कुठं बसली.
हो ना हो एअरटेल का तुझ?
होका नाही, जीओला आपल्या गावामध्ये रेंज नाही म्हणून म्हनंलं.
हो! हो झालं ना तुमचं झालं का?
हो ग झालं माझं.
हो का हो!
काय बनवली होती भाजी.
काय नाही ओ बसली, तुम्ही काय करता?
काही नाही गं, बाळ झोपला नाही का तूझा आणखी.
हूं!
तिला झोपी लावायचं ना मग तू
हो झोपत नाही हो ती, आरडती तिला निसतं खेळायला लागत बस.
हो ग ते आता खेळायचंच हे ना तिचे दिवस कसं असतं पोरांचं लहान. तीला अंगाला हात लावलेला पण चालत नगो ती अशी ओरडती माला, मला त्या दिवशी इकडे आली होती ना ती! अशी ओरडत होती ती माला बघून.
चिडचिड करती ती जास्त हो ना! ती अशी विकणेस आहे थोडीशी.
शांतपणा नाही तिच्यात खूप ओरडती.
हूं!
दिसायला छान आहे ग, ती खूप छान आहे दिसायला, मला त लयी आवडती बयी ती मला घ्यायला आवड त ती माल बघून अशी रडती अग.
हो दे तिला खो!
मी तिला एकदा ना चिरकली, होती मी तिला चिरकली होती तिने तीच लक्षात ठेवलेलंय, ती माझ्याकडे येतच नही.
ती असं म्हणजे तिलां असं ओरडून पण बोलेल चालत नाही ती काय करती ल तीच माणसाला असं ध्यानात धरती कोण बोलल काय बोललं कोनाकडचं जात नही.
हा ना बघ ना किती हुशार हे ती, ती लक्षात ठेवती काय कणू असं. समोरच्या माणसाच
हो! लक्षात ठेवती, कारण आमच्या गल्लीत पण असं कोणाकड जात नाही ती भो. पण ताईकड जाती मोठ्या नाही त बाकी कोणाकडचं जात नाही.
तिला ती सगळं गल्ली चिरकता ना त्याच्यामुळ मग. ती लक्षात ठेवती मंग ती असं.
हो हो वाणीताई कड जाती ती फक्त ती बस नाही त बाकी कोणाकडेचं जात नही.
हम् का?
हो,
ते शांत बोलताना, ते दोघं पण शांत आहे ना शांतातेत बोलताना मं त्यामुळं
आणि त्यांच्या इक आले क त्यां त्यांच्या्या जायचं तिला वाटत मला यांनी घ्या आणि हिडा माझ्यासोबत असं
ह्म्म, फिरावा वाटतं तिला.
हा ना ओ
बघ किती ओरडती ती तुला आता.
हो आत्ता पहिल्यादा पण ते पारावर गेलो होत तिला त माझ्याकडे येईणा पण नाहि ती, आक्काकडपन जाईना ती.
हाव का?
हो तिला वाटत नही, मायी मम्मीची ति लगेच आशी करते.
हाव का? भरीच मग बरं ये ना कोणी घरात पाहिजे अगं तसं.
हो-हो.
हं,
हो,
आम्ही झाडं आणायला गेलो होतो ना
हो का?
हम्म, हम्, ताईंच्या घरी पाहायलं का तू, मोठ्या ताईंच्या घरी?
हो, कोणत्या?
त्या असं समोर राहत्या, त्या अर्चना ताई.
हो
तू बघितलंच नाही वाटतं, जाऊन
नाही ओ मी बघितले नाही. मी काय एवढं लक्षं देलं नाही मी आता म गेलंते ना
अगं मीठ मिठायला इतकी छान नर्सरी आहे.
हो का?
हो, तिकुन आणले आगं.
हम्,
अगं वेगवेगळ्या प्रकारचे झाड ये, इतके सुंदर- सुंदर ये. पण महाग पण खूप ये म्हणा. पण मला झाडें लावायची खूप आवड आहे, मला झाडं लावायला खूप आवडता. मी आता घरामध्ये पण आता, मी ना ते त्यांना म्हटलं
झाले नाही का?
हा, आओ शो चे वगैरे झाडं घेऊ म्हटलं आपण त्यांना म्हटलं आता, ते म्हणे बघू म्हणे.
हॅलो,
हॅलो,
हॅलो,
हा बोल ना
आवाज नाही येईना
थोडस रेंज मध्ये जा ना.
रेंज लगेच गेली या आवाज दार उघडू काय?